हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो हा येतो ना आवाज
हा येतोय की
हा बोला ना मॅडम
हा ते पाच दहा पाच दहा सेक म्हणजे तस केल तरी चालतय. हा. म्हणजे कंप्लीट होतात. लवकर हो - - होतय की ते आधीच कालचे पण तसेच केल्यात की.
अ नाही नाही तर बघा मग नाहीत आपण असं करायचं व्हायचं नाही.
नाही नाही होतय की.
तुम्ही आधी केले ना याच्या आधी पण या टास्कच काम.
नाही हे टास्क आता पहिल्या झालाय माझ्या मैत्रिणीला आलेला तिने तसच केलेलं ते.
हो का?
हा.
किती मिनिटं बोलायची साधारण ती कमीत कमी?
कमीत कमी दहा सांगितले. आपण एक दोन मिनट - - तरी चालतय. हा
दहा काय सेकंद का मिनिट?
आपण काय एवढं बोलू शकत नाही एवढं.
हो का.
हा
आधचे कॉल केलेले आम्ही पूर्ण दहा दहा मिनिट बोललो.
होय काय?
हो असंच एक एक विषय घेतले. विषय घेत. घेत गेलो बोललो आणि हम्
हे कट करून परत परत केलं तरी - - चालतय. ह्या वरतीच ऑनलाईन हा
नाही माझे कस आलं आलंही पाहिजे पेमेंट नाही तर मग ते कमी सेकंड झाले म्हणून करायची नाही असं नको.
नाही नाही असं काही नाही. त्यात इशू होत नाही. सोडा
आणि ते किती दिवसात दाखवत आपल्याला? मला पाच कॉल आलेले आहे आतापर्यंत. तुमचा हा सातव आहे तुमचे माझे दोन - - कॉल झालेे ना
होय होय.
मला तर असं वाटतंय काल आपले दोन कॉल झाले आज तिसरा हाय.
होय.
पण हे आपल्या थोडसं आवाजाचा प्रॉब्लेम येत होता हो ना आज तसा आवाज व्यवस्थित येतोय.
येतोय की
तुमचे किती कॉल झाले आत्तापर्यंत?
दहा.
दहा झाले का? किती दिवस आहे आणि साधारण वेळ?
काय माहित तशी काय व्हॅलिडिटी दिली नाही अजून तर कारण कोणाच अजून कंम्प्लीट झालेला नाहीय टास्क.
हो ना
हं
एका माणसाला पाच वेळा करायचे ना?
होय.
हां पाच पेक्षा जास्त नाही चालत् नाय एकजणाला
चालतात कि असं काही इशू नाहीय त्याचा. नऊशे बेचाळीस हं
हम्म हम्म
चाल्
बर बरं
हं
म् ते तर म्हणत होते की आ म्हणे पा् पाचच चालंत
एकजणीशी माझा कॉल झालेला ना
बाकी काय म्हणताय?
हॅलो हॅलो